हॅलोताज
नमस्कार.
नमस्कार बोला
बोला काय म्हणताय तु तुमचं गाव कोणतं आहे
गाव आम्ही तुमच्याच आसपास आहे
आमच्या म्हणजे आमचं लोणंद
होय
हम्म मसवड अच्छा सिद्धनाथ आमच आमच्या लोणांचा कांदा फेमस आहे बघा
होय का
तुमचं काय फेमस आहे
आम्हाला नाही गावाकड कसं एकदम दुष्काळ भाग आहे त्याच्यामुळे आमच्याकड
हो तुमचा भाग दुष्काळ आहे तर हो आम आमचं कुलदेवतच आहे म्हसवड
होय काय हा येत का मग देवाला यात्रेला
कधी आहे यात्रा.
आता फेब्रुवारी डिसेंबर टू फेब्रुवारीच्या आसपास येते.
होय का अच्छा मग तुमचं प्रॉपर म्हसवाड का कुठलं आहे
हो हो प्रॉपर म्हसवड
मग तुमचे कुलदेवते त्याचे सिद्धनाथ
अ हो आम्हाला नातच आहे पण तो नाही आम्हाला खरसुंडीचा नात आहे
खरसुंडी मग ते तुमचं खरसुंडी गाव आहे का
हा म्हणजे ते कसं आजे वगैरे पहिले.
हम्म
त्या शिफ्ट झाल्या तिकड परत ना मसवडला पण गाव आमच खरसुंडीच्याच जवळपास कुठलं तरी आहे पण आम्हाला देवतो आहे म्हसवडचा सिद्धनाथ नाही
अच्छा मग तुमची यात्रा असते का गावची.
हो असत की यात्रा असते की फेब्रुवारीला असते यात्रा
फेब्रुवारीला अच्छा म ते तुमचं सासर खडचंय
हा सासर सासर कडच हम्म माहेर माझ अकलूज आहे अकलोज अकलोजला जवळ फिरायला सयाजी पार्क आहे बघा छान आहे.
खूप ऐकून आहे सयाजी पारकर म्हणजे हा त्याचं छान ह आहे महत्त्व चांगलं आहे सायजी पार्क
हो हो हो.
ऐकण आहे पाहिलं नाहीे कधी अकलूज मध्ये काय फेमस आहे मग
अकलू किती फेमस नाही द्राक्षी ऊस
द्राक्ष आकलूज आहे हे का अस दुष्काळी भाग.
नाही नाही नाही नाही नाही कॅनल केलाय त्यामुळे दुष्काळी भाग नाही ऊस डाळीम. द्राक्षे त्याचीच्या हो इनामदार इनामदार डॉक्टर
त्यांचे रिलेटिव्ह आहे ते माझ्या बहिणीचेच नणंद आहे
होय का नाही डॉक्टर एक नंबर आहेत बर का
हो डॉक्टर ना खूप फेमस आहे त्या त्या भागामध्ये खूप फेमस आहे डॉक्टर
फेमस फेमस आता त्यांचा मुलगा पण आलाय त्यांच्या हाताखाली आता दोघं जण हँडल करतात आधी एकटेच करत होते
हा
आता मुलगा पण आहे त्यांच्या हातात.
होय का मग तुमचं प्रॉपर आकलूज आहे म्हणजे प्रॉपर अक्लूजला असता तुम्ही.
हा हा बाजार वगैरे आम्हाला सगळं अकलूजच.
अकलूजच मग पाऊस वगैरे तिकडे?
हो आहे बर आहे. पाऊस
आहेय का हे म्हसवड माझं माहेरच आहे. अ कुलदैवत आमचं सासरच. सासरचं अ रेणुका देवी उटकड गाव आणि
ऐकूनये हा हा देवी ऐकू नाव आहे देवीच हा हा.
हे रेणुका देवी आणि जेजुरीचा खंडोबा.
हे.
हम्म जेजूरचा खंडोबा जेजूरला गेल्या होतात का
जेजुरीला आता जाणार आहे कारण की कडं कसं सांगितलंय ना सासर कुचं. कि खंडोबा पण आहे तुम्हाला म्हणून मग आता म्हंटलं पाऊस जरा कमी झाला का जायचं.
जाणार आहे का चालेल नाही खरंच आहे करेपठारे बघा. खूप छान आहे मी पाहिलं नाही करे पठार मी दोन वर्षापूर्वी गेलते. दिवाळायाला गेल्यानंतर जेजूरे गेले होते. दर्शन घेऊन आलो होतंण करे पठार नव्हतं पहिलं करेपठारही छान आहे.
होय हा नाही माझा मोठा मुलगा किती त दोन वर्ष असताना गेलो होतं बघा आम्ही छान आहे ते पण. पण आता खूप डेव्हलप झालंय या खूप डेव्हलप झालंय वाटत.
वगैरे झाले खूप म्हणजे ऐतिहासिक महत्त्वा ते तर सगळं म्हणजे जय मण्हार सिरियल मध्ये सगळं तिथलंच आहे ना.
हो हो होच ते सगळ तेच आहेत.
तेच आहे की म्हणजे नाही का हेज बाणाईच हे अम् हे म्हणजे बानाई कुठे राहत होती. परत माळसा देवीच हे तिथं गेल्यानंतर खंडोबा म्हणजे खंडेराय कुठेही होते. नाही का म्हण ते करे पठार जिथं खंडेरा जात होते अस अ म्हणजे वास्तव मेन म्हणजे आहे उंच ते. म्हणजे खूपढ जेवढं डोंग हे थंडस. मंदिराशी तर चढताना एवढं वाटत नाही बघा पायऱ्या पण करे पठारच तिथं खूप उंच आहे बघा प ते बघण्यासारखं पण आहे छान.
हो हो.
करे करेपठार खूप म्हणजे
हम कधी गेलो होतो खूप मुलगा माझा मोठा दोन वर्षाचा असताना गेलेलो.
आम्ही लग्न लग्न झाल्यावर गेलो होतो तेव्हा पा दर्शन घेऊन आलो होतो नेवी जाऊन दर्शन घेऊन आलो होतो पण अ कडेपठार नव्हत पाहिलं म्हणजे कडेपठार मी अजून पाहिलंच नाहीये खर पाहायचंय. खूप त्याला चांगलं ऐतिहासिक महत्व आहे.
वेळेस आम्ही गेलो होतो संध्या आणि संध्याकाळी सात वाजता हो उतरलोतो खाली उतरताना तर अक्षश एवढ मस्त वाटत होताना की खाली येऊच वाटत नव्हतं तेथच राव वाटत नत हम्म. हा आणि त्यावेेळेस राहण्याची सोय नव्हती तिथं.
नव्हती नव्हती आता बहुतेच झाली असेल हा आता डेव्हलप झालंय. आमची उकड वडगावची दे देवी आहे ना रेणुका देवी तिथे पण मंदिर खूप छान आहे. असं खूप चांग हा तिथनंच येवला जवळ आहे बघा येवला पैठणी.
येवला पैठणी हा हा हा पैठणी प्रसिद्ध आहे. पैठ नाही कधी. वा वा तुम्ही वापरली का मग पैठणी येवलाची
नाही एवढ्याची पैठणी नाही वापरल्या
होय तस पैठण हा पैठणी नाही मी तर अजून मी पण नाही वापरली म्हणूनलं तुम्ही
नाही नाही फेमस आहे ते हा नाही नाही नाहीच आहे फेमस आहे बरेचजण तिकडे जातात ना
हा हा हा हा तेच की लेडीज ला म्हटल का पैटणी म्हंटलं का ते खुश आहे
बरोबर आहे अगदी बरोबर आहे ते तेच कि आपल्या म्हणजे कुलदेवन तर.. जायला तर पाहिजेच आपण जरी नाही झा झालं तरी आपण ते नामस्मरण जप केला पाहिजे परत ते अ अष्टक आता रेणुका अष्टक वगैरे आमच्या देवीचं तुमच्या देवीचं असेल का पण ते हे केलं पाहिजे असं हा तीच ती म्हणजे कुठली
अ ह्याचे महालक्ष्मी आपले कोल्हापूर
कोल्हापूरची हा हा ते मग त्या हा दे त्या देवीचं असं हे केलं पाहिजे आपण असं गेला पाहिजे मी हा मी.. इथे पण बघा खंडोबा मंदिर आहे तिथे मी गेले होते इथे सातारामध्ये आहे की
होय
हा पोलीस हेडक्टरसच्या तिथं पुढे खालच्या रोडला गेला माळ नाही का माळाचा माळ आहे माळाचा माळाच काहीतर आहे म्हणून नाव आहे बघा आता लक्षात नाही जर क तिकडे आहे खंडोबाचं मंदिर आहे. एकदा तुम्ही तिकडे जावा आव र तुमच्याकडे गाडी आहे तुम्ही जाऊ शकता
नाही हा आता आम्ही पालीच्या खंडोबाला जातो बघा
हा हा पाच ना
हा संडेला आपलं सगळेजण डब्बा वगैरे बनवायचा दिवस आपला पालीमध्येच घालायचा दर्शन करायचं निवांत यायचं मग
होय का अरे म चांगलंय की नाही नाही खरंच चांगलंय पालीचा पण खंडोबा आहे म्हणजे इकडे पण आहे बघा माळावरचं म्हणजे तुमच्या मिस्टरांना माहती असेल तिकडे एकदा जाऊन या खूप छान मंदिर आहे म्हणजे छान वाटतय मंदिर आणि इकडे हि आहे. ना अ हॅलो
हा बोला
आणि ते इकडे अ इकडे फुडके तळे आहे का नाही आपल्या इकडे शनिवार पेठेत. तिथन पुढे गेल्यानंतर स्वामी संवथला मोठ आहे बघा आणि त्याच्या आणि अलीगड हा मी पण जाते आणि अलीकच्या रोड न गेला का नाही कि तिथं हे आहे अं रेणुकादेवीचं मंदिर आहे. आम्ही द हा दर नवरात्रीत छोटं आहे म्हणजे त्यांचं घरचं आहे आणि घराशी तिथं मंदिर आहे खूप छान आहे आम्ही तिथं जातो नवरात्रीमध्येध्ये जातो
हा हा नाही मठात मीे जाते गुरुवारच मठात जाते.
हा मी मला गुरुवारी जमत असं नाही पण मी जाते. आणि अ आंबेदरचं मठ पण छान आहे बघा स्वामी समर्थांचा पण तिकडे आता योगईल तेव्हा जाणं व्हायचं असे छान आहे मध्ये प्रत्येकाच एक वेगवेगळा हे महत्व आहेघा इतिहास महत्व येईल का नाही तुम्ही अक्कलकोटला गेला होता? हॅलो!
केलेला सल मी.
हा!
नाही, नाही, नाही गेले.
अक्कलकोटला आम्ही जाऊन खूप वर्ष खूप वर्ष झाले. जव्हा आम्ही दोन हजार सतरा का‌ अठरामध्ये गेलो होतो. कसाय योग्यायला लागतो, योग्या लागतो प्रत्येकाचा बघाकि हे का नाही. बरेच जण आंबेदरच्या मठात जातात बघा, मी अ स्वामी समर्थाच्या प्रकार दिना दिवशी मी अं इकड शनियार पेठेमध्ये कितीही उशीर झाला ना तरी मी तिकडे जाते. दर्शनाला हा.
हा.
तिकडे जात असते, किती उशीर झाला तरी आणि हा
हा, हा.
अ ह्याच्यात अ प्रकट दिना दिवशी गुरु पौर्णिमाला पण जमला तर जातेच मी. आता आहे की गुरुपौर्णिमा बघा ना एकोनतिस तारखेला आहे बुधवारी. एकोणतीस तारखेला आहे बुधवारी त
त्यावस आम्ही हे मठात जातो बघा.
कुठल्या?
गजानन महाराजांच्या तिथं हा हम्म, जेवण वगैरे आमचं असते ना.
होय का.
हा देतो जेवण वगैरे गरुप पौर्णिमेला दरवर्षी असतेया त्यामुळे नाही हला पाटकळ मातार
पण तिकडे आहेय.
हा आ तिकडे.
गजानन महाराज म्हणून तिथे पण आहे की गजन महाराज बघितलं तुम्ही.
अ हो हे बघितलंय क
शाहूपुरीतलं. हा तिथे पण आहे कि, तिथे पण असतं वाटत जेवण. हॅलो! हॅलो!
हा येते का आवाज?
हा येतोय गुरुपौर्णिमेला तिथे पण असतं बघा. कार्यक्रम आहे ते बऱ्याच ठिकाणी असतात बघा गोंदवलेला असतात. परत अ हला अ स्वामी समर्थच्यामध्ये असतात.
होय.
बरेच असतात बघा बऱ्याच ठिकाणी.
हा नाही आता, आता पर्यंत आम्ही तिकडं म्हणजे ह्याच गेलो होतो, गजान महाराजच्या मंदिरातच जात होतो. स्वामींच्या मंदिरात वगैरे नाही कधी गेले पण आता ह्या वर्षी जाणार.
अच्छा! मी तेच म्हणल तुम्हाला मी हा मागच्या गुरुपौर्णिमेला मी गेले होते. इकडेच अ फुटक त्याजिकडे तिथेच तिकडेच गेलो होते. आणि प्रकट दिना दिशी तुम्ही जाते, आणि अ गोविंदनगरीला पण बघा पादुका येतात स्वामी समर्थांच्या. तेव्हा मी जाते. हा आता त्यापुढे कधी मला कळलं नाही येणारे मग मी तुम्हाला नक्की आवर्जून सांगेन.
हो हो चालेल की नाही मला सांगत जाव की म्हणजे कसं आतापर्यंत नाही मी कुठे महाराजांच्या पा हला नाहीच गेलेले.
नक्की सांगेन मग तुमच्या यात्रेला काय हे असतात का कार्यक्रम वगैरे का नाही.
नाही कार्यक्रम वगैरे नते गावच्या आपले नेहमी असते तसेच असते या कार्यक्रम वगैरे नाही पण तीन दिवस चालते.
हा
एक दिवस पोळ्या मटण आणि अर अस तीन दिवस असते हम् आणि तीन दिवस म्हणजे यात्रेला गेलं ना तर तीन दिवस गाव सोडून जायचं नाही अशी आमची प्रथच आहे. शिवणडोून जायचं नाही हा गावचे हो हो हो प्रत्येकाच हा
प्रथा वेगळी असते पद्धती वेगळे असतात म्हणजे ज्यांचं त्यांचं काही काही हे असतं म्हणजे यात्रेला बघा त्यामुळे यात्रेला महत्त्व आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि तसं पाहिजेच खरं
तरी पाहुण्यानी सुद्धा जायचं नाही तीन दिवस हो तीन दिवस मग काम करते.
त्याशिवाय काही नाहीये बघा आहे की नाही आणि ते पाहिजे तर मुलांना कळतं ना.